हॅलो!
हा बोला कि.
हा बोला कि झुनका कसा करताय तुम्ही.
काय म्हंटला?
झूनका.
झुमक्याच पण प्रकार असतात मिर. च करत थोडी उजून काय करत पंडळ भिजवून
हा फोडिव करतोय सा ना नॉर्मल. क मिर्ची खालून.
आमच्या चांगलं झाथात
हा हा. आम्ही काय अस सधत. करतोय सोडा थोड मग ते अस कधी तर न्यायला कुठे तर बरा वाटतय.
होय पण छान होते मला घरात सगळय ना आमच्या तेव्हाच आवडत. तुम्ही कसं करताय?
अ आम्ही कस पिठाचा बी करतेय आणि डाळीचा बी करतेय. अ डाळ बिजत घालतय आदल्या दिवशी आणि मग त्यात हम्म रात्री विजवायची. एक दोन वाटे भिजतले तरी पण होते घरात आमच्या फॅमिली.
होय भरपूर होतेय कडेई भरत्या.
होय भरत्या ना आणि मग दुसऱ्या दिवशी ती डाळ धुून मग मिक्सरला बारीक करते लई पण बारीक करत नाही असं जरा त्यात कणी राखत.
हा तेच की अशी मोठीे मोठीे ठेवायची.
हा मोठे मोठे टळेस आणि जास्त तेल घालून कणी. जिरं मोहरी कडीपत्ता लस. जास्त घालून हम्म. लसूण जास्त घालायच आणि मग ते फ फुडणी देतात.
हा सासूबाई कांदा घालत नाही.
म नाही आम्ही पण नाही घालत.
हा कांदामध्ये खराब होते म्हणतात.
अ हे होणार नाही हो फुटणार नाही मग तो कांदा कसा गीच होतोय ना‌.
हा.
हा गिच होतंय.
म भरपूर कडिपत्ता घालून फोडूनी देऊन ते डाळ वाटन पण. पाणी घालायचं नाही बिना पाण्याचे डाळ वाटून घ्यायची.
कठीण.
नाही भिजलेली डाळ ओ भिजलेली.
हा हा मी जरा जरा पाणी घालतोय कारण ते मिक्सर मध्ये होत नाही मग डाळ राहते की.
नाही होतय की. होते जास्त पाणी घातलं म्हणजे काय होते. लवकर सुटसुटीत होत नाही हेच्यात कडईत फोडनी घातलो ना आपण हा वेळ लागतो त्याला आणि बिन बिना पाण्याची डाग वाटली की नाही. मग ते लगेच होऊन जाते.
होतेय.
लग नाही म्हणजे अस सुटसुटीत झाल. त्यावर ताट झाकायचं आपलं छान एक वाफ काढली कि नाही दणदणीत. मग तयारच होतोय झुणका जास्त वेळ लागत नाही. हा त्या आमच्या सासूबाईच करतात. पण मी बघितले ना तसच करते ते. पर बिना पाण्याचा डाळ वाटत्यात. भिजलेलं असत त्यामुळे ती अशी फिरवून फिरून चमच्यान फिरवून वाटत्यात.
हा हा.
बाहेर कुठ तरी न्यायला प्रवासाला तेन बरी पडत्या नई
हा हा बरी पडते होय प्रवासाला न्हायला क नाही झुणका तो बरा वाटते.
हा झुणका चपात्या कोण आवडतील भजी करायचं.
हम्म आणि प्रवासा न्यायला. अस कस करायच आपला पांढरा भात असतोय कि नाही त्या पांढऱ्या भातात आ दही आणि लसूण आणि लसूण जास्त चिचून घालायच. आणि हलवायचं आणि ते दही भात न्यायचा. चविला लय भारी लागतोय हा काच्चा लसूण. हा चिचून घालायचा प्रवासाला तसा भात खायला मस्त. लागतय.
आपला पांढरा भाता आधी शिजवून घ्यायचा न्यायसाठी आणि तो फोडून मोकळा करून. त्यात दही लसूण ते असलेलं लसूण मिक्स करायचं.
हा मिक्स करायचा आणि पूर्ण असं एकजीव करून यायचं. अ ते बाहेर असं फोडीव फोडीव झुणक्या सोबत खायला लय मस्त लागतय.
हा काय.
हम्म आमची मम्मी बाहेर जात आणि तसेच नाही होत संध्याकाळपर्यंत नाही होत.
हा हा हा ह.
आमची मम्मी बाहेर जाते आणि तसच करून घेते.
होय का. त्याला काय तर नाव आहे हो त्याला काय तर म्हणत्यात बहुतेक.
काय म्हणत्यात मला पण तोंडात.
दहीबुत्ती, दहीबुत्ती
हा असंच काहीतरी म्हणत्यात.
हा त्या भाताला दहीभुत्ती आपण म्हणतोय नाही तसं त्याच नाव आहे ते.
हा, हा.
बरोबर आहे. तेच दहीभुती म्हणजे ते तुम्ही ते म्हणाले ना लसूण ठेचून घालून मिक्स करायच दह्यासोबत. ते तेच होते.
हा, हा. ते कसं बर बरं वाटतंय बाहेर प्रवासाला.
हा म्हणजे सेपरेट दही आपण नेतोय डब्यात आणि ते ते भातात मिक्स करूनच न्यायचं म्हणजे छान दह्यात मुरतंय पण, लसणाचा पण वास लाग
हा लसणाचा वास लागतंय त्यांन चवीला पण लागतंय.
हा, हा, हा बरोबर बरोबर. बघतो करून मी. सारखं जाणं येणं असतेच कुठ ना कुठ तर.
असतयच की होय.
हा पोरांच असतंय, आपलं असतंय. नाही हो. आमचं कोळ तर हे आहे नाईकबा हाय आम्ही तिकड जातोय. ज्योतिबाला कधी जाणं झालंच
नाही काय? हं हं. आणि आम्हाला नाईकबाला याय च होत नाही. आणि मला बी नाईकबाला यायचं आहे. खर कधी घडतच नाही. हम्म.
काय म्हणला?
कधी घडतच नाही अहो.
हा ते तसच झालं माझ पण. माझं पण ज्योतिबाला जायचं घडलंच नाही. ट्रिपला पण नाही, ट्रिप म्हणून पण नाही कुठं जाणं झालं. ते असतंय की पन्हाळ्याला गेले की ज्योतिबा ती ट्रीप होऊन जाते ना जवळ जवळ पण असं पण झालं नाही.
हम्म, ज्योतिबा म्हणा ते जायचं घडलं तरी जोतिबा, अंबाबाई एकदम होत्या नई‌.
हा तेच की पन्हाळा, ज्योतिबा ते एका रूठला हाय त्याच्यामुळे आंबाबाई होऊन जाते ते सग
होऊन जाते जाता, जाता. आंबाबाईला बघितलासा सोन्याचा कळस बसवलाय?
होय त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेत की, अडीच कोटीचा काय तर सोन्याचा कळस
होय अडीच कोटीचा सोन्याचा कळस बसवलाय अंबाबाईला. परवा दिवशीपासनं काम चालूय त्याचं.
हा ते पूर्ण असं भरीव अस
पूर्ण भरीव होय.
आत मधुन सोनंच?
वरला कळस तर असेल आतलं एवढं पण काय माहित नाही. तीन कोटीचा म्हणजे असणार.
अडीच कोटीचा म्हटल्यावर. एक हं. एक जरी एक दीड लाखांन जरी भार धरलं तोळा धरलं तरी किती तरी तोळ्याच झालंय ते.
होय.
आणि आंबाबाईच्या हेला म्हटल्यावर जरा सोनारांनी स्वस्त केलंच असणार की.
होय, मग होय जास्त क्वांटिटीमध्ये झालं असणार ते.
हा झाला असणार.
सोडा.
असेल पण आणि ते कसं तिरुपती बालाजीनं पण अंबाबाईला जास्ती सपोर्ट आहे ना.
हा होय.
हम्म. तिरुपती बालाजीची बहीण नाही त्या. त्या दर दसऱ्यात ना तिरु बहीन तिरुपती बालाजीची.
होय.
हम्म बहीण.
नवरात्र तिकडनं साडी पण येत्या.
होय. गेल्या टायमाला पंधरा लाखाचा शालू आलता.
हो. ते तिरुपती आहे ते जरा श्रीमंतच आहेत. ते देवस्थान.
होय. तुम्ही गेलतासा?
नाही. मिस्टर आमचे गेले होते कि.
ग हम हम. अ मम्मी आमची सगती गेलत, लहान होते मी तेव्हा आता आठवत नाही.
म आता एकदा जाऊन या.
आता अनेकदा जायला पाहिजे. तथ असं म्हणजे ते सोन बिन माणसं अंगावरच सुद्धा दान करत्यात.
होय. असं आमच्या मिस्टरांनी पण बघितलंय की असं सहजच काढून देत्यात. आपण किती विचार करतो ना. असे ना असणार बा. काय तर असणार नक्की.
आता आपल्याला एक तोळा घ्यायचा म्हटल्यावर ना घडत नाही.
होय.
आणि इतकं सोनं सहज हातात ना काढून देणं म्हणजे सोपी गोष्ट न काय तर कारण असेल त्याला.
ह्. हो की पावणार असणार पावलं असणार. होय. बायका तर बायका केस कट करत्यात. पूर्ण टक्कल. ह
करत्यात. करत्यात. होय. काय कारण हाय कुणाष्टो.
अफाट पैसे दागिने द्या. असं ते त्यांचं असं त कायम त्याला ढिग ढिगाणच साठलयं. अस वऱ्याच्या पुढं
पूर्ण भारतात श्रीमंत ठिकाण ते हाय. पहिला देव तिरुपतीबालांजी.
आणि भरपूर जाणारे लोक हाईत ओ आमच्या इथन पण भरपूर जात्यात. आधी तीन महिने आधी काय तर रिझर्वेशन करू- - न मग नंबर येतोय. मग जात्यात.
होय.
होय. ते आपण जायच्या आधी तीन महिने रिझर्वेशन कराय लागत्यात.
कुठं करायचं ते?
रेल्वेच्या हितच की.
हा रेल्वेला मला वाटलं तिथं आणि बुकिंग काय वाटतं.
नाही नाही. रिझर्वेशन आपण रेल्वेच्या हेच्यात करतो कनी तिथं. रिझर्वेशन करायचं मग तीन महिन्यानंतर आपला नंबर येत्यात. आणि त्यांनी कळवत्यातआपल्याला मग आपल्या किती सीट आहेत ना ते सगळेजण मग ते आपण जायचं. आपल्या अंदाजानच आप रिझर्वेहेशन करायचं कधी जाणार. अस अस आम इथ भरपूर लोक म्हणजे अस ठरवून शंभर - लोक, पन्नास लोक असे असतात नई. माणसं माणसं आमचं मिस्टर मण त्यांच्यातनच गेलेली त्यांच्यासोबत.
हा हा सांग त्यांच्या
हा असं सगळे एकत्र जातात नाही म्हणजे यायला पण बरं पडते
होय ते बरं पडतं आहे लांबचं ठिकाण आहे ना जवळ नवत
तेच की त्या एक आयसर भरून पर्व आमच्या इथे लोक गेलेले संक्रांतीच्या वेळेला हा म्हणजे भरपूर लोक होते
काय तरी हे असेल हो त्या ना
हम्म पावलेलं पावलेलंच असणार अगदी नाही नऊसाला वगडे हा आपण गेल्याशिवाय आपण डोळ्यानी बघितल्याशिवाय तर काही खरं नाही
हम् तेला जायला पाहिजे तिथपर्यंत हम्म हम आम्ही आंबाबाईला ज्योति बर चालतेय ह